हॅलो.
हॅलो, आवाज येतोय का ओ?
हा येऊ रहिलेय येऊ राहिलेय गाड्याचे गाड्याचे हॉर्न लय वाजू राहिलेते
हो तिकडे रोडला आहे गाड्या येतो आवाज इकडं गाड्या तिकड रोडला आहे पण येतो आवाज
जवळ असेल ना तुम्हाला हम्म त्याच्यामुळं. अह अह हा ना. हा हा हा काय करू राहिलेय.
काय काय चालूच राहते रात्र दिवस, रात्रीच्या वगैरे चालू रहाय गाड्या
आता हायवे जवळ आहेल ना तुम्हाला म्हणून
काही नाही. हम्म हायवे जवळ आहे. जवळ थोडस अंतर आहे ना म्हणजे तुमचे विहीर आहे ना घर अन विहीर अंतर आहे हायवेचा आमच्या घराचा मग ते गाड्यांच याच्या हॉर्नच कंटिन्यू आवाज चालू राहतो.
हम्म हम्म हम्म.
तेे त ते रोडची कामं चालू आहे ना खूप धूळ खूप धूळ इतकी धूळ आता तरी पावसन थोडी हे हे झाली दडब्दि
नाही तर मग कंटिन्यू सारखी धूळ डायरेक्ट दिसायची अशी धूळ जातानी एवढी धूळ यायची तर ते इथेच समो घराच्या समोरच पुलाचं काम चालू आहे ना
हा.
त्याच्यामुळे ते सिमेंट त्यांनी सिमेंट उभारलं वरून असं डायरेक्ट खाली करते ना त्यांनी ह ट्रॅक्टर यानी, तर ते डायरेक्ट असं उडते ना ते सिमेंट अ सिमिट आणि ते सगळं असं धूळकण उडतांनी दीस एवढी धुळ येती
हम्म हम्म हम्म काय उड्डाण पूल बांधू राहिले का?
नाही हो आता इथं नदी ना पुलांची काम चालू आहे ना जिथं नदी हे असलं इथे पुलांची कामं चालू आहे ना वाळ आहे नदी आहे
हा हा हा.
हम्म. म काम चालूच आहे ना रो रोडचे पण काम चालूच आहे ना रोड ची पण सीमेंट कॉन्ट्र कॉन्ट्रॅक म्हण चालू आहे ना
हा हा हा.
आणि त्याच्यामूळ पाठी मग दोन दोन तीन महिन्यापासून चालू आधी ते खंडून ठेवले मग नंतर अह हे कर ते कर अजून ना काम चालू आहे मस् तीन महिने होऊन गेले
ह ते चांगलं काम कर करीत असतील म्हणून न. ह् म्हण मगते जास्त उशीर
काय माहिती काही बधच ठिकाणी म्हणता रस्ते पण उधाळायला लागले ते ह जिथं काम होऊन गेलंय ना काही ठिकाणी
काही ठिकाणची पुलं पडलेला.
हा मग तेच ना.
हम्म. त्या दिवशी माणसं म्हणत होते ना पुलं पडली म्हणे काही ठिकाणची चांगली थांब नाही ना. ते फुलं हम् हम्म करायच म्हणून करायचं.
हम् पण ना पण किती रस्ते खांदून ठेवले उगाच एवढा का?
हा आता हा हवे तुमच्या इकडून जाणारा हव. तो सुद्धा खडून ठेवल पार. किती दिवसाचं थंडलंय हम्म.
हवीस पूर्ण कधून ठेवले मग त्याच्यामुळे ट्राफिकचा किती प्रॉब्लेम झालाय एवढं कधी कधी तर तथून एवढी लांब लाईन लागेल रात एवढे हॉर्ण एवढे हॉर्न वाजी त्या गाड्या
हा.
री कसा आवाज कानाचा ग गण लागतो.
मागच्या वर्षीपासून खादलाेतो आम्ही तिकडे जायचो ना तस. संखईल त अजून काम पूर्ण नाही मिळेल मग
मग तेच व्हाल आता ल ठिकाणी असे खंतून ठेवले मग आता याचं पण आहे ना इथं फक्त पुलाचं काम करू राहिले जोखंून ठेवले ना रोडचा रोडच नाही फक्त पुलाचं काम कर आता पावसाळा सुरू होईल ना म्हणून पुलाचे काम. कमप्ली पूर्ण करू राहिले नाही तर रोड हा नाही तर रोड खाेल तो तसाच आहे रोड तसाच आहे अजून
ह पाने मुळा पुलाची कामं चालू केल्या आता मग पाणी कटून पळत आहे ना. परत अडचणी येतं ना मग पाणी जास्त आलं का?
सलं पण ट्रॅफिक किती जाम होऊन जाते एक एक दोन दोन तास लागत त्या गाडी निघायला.
ते हम.
चछाले बोरनचे ल हल होते भई.
जात का व पोचात का?
ु् सकाळी पोहोचत कार सकाळी ट्रॉपिक नि राहात ना. सात ला निघात इथून म तोपर्यंत पोहचून जाते सकाळी काही ट्राफिक निरा पण तिकून नेमका दुपारच्या टप्े दोन एक तास त्याच्यातच जाते. पूर्ण कधी कधी म्हणजे कधी येतो लवकर नाही तर मग दोन तास कंप्लीट त्याच्या वे जास्त वेळ लागून जातो ट्रॉफिकमध्येध्ये आणि त्यात कांदा मार्केट पण आला ना त्या रोडला म काण त्या हा तर त्याच्यामुळं पण आणि तो हायवे जास्त चालवतो ना. जास्त कारण तिन्ही हायवे एकत्र येत आहे ना त्या रोडला मग
ह. हा हा माझ जवळपास एक तास प्रवास झाला तर माझं लक्ष नव्हतं आणि
ते मी जाणार आहे त्याच रोडनी येणार आहे त्याच रोडनी मग पॅक होऊन जातं.
एखंद जरी गाडी तिरपी हे झाली काय झाली तरी बाकी मांग सगळ्या लगेच स्टॉप होत चालात हे ना.
हा वन मे चालू झालं का असंच ना मग.
हा वन विचार झाल्यामुळं.
पण गाडीत एवढं गर्दी बसविल राहतील. ते पोर एवढे हम्म का त्या गाड्या येतात. ते, हे, कसं शाळेच्या गाड्यांमधी हम्म खूप पोरं भरून नेता ना.
हा, हा, हा
मग त्यात एवढी बसायला, तर त्यांच्या बॅगी राहत्या स्कूल बॅगी राहत त्या ही बसायला जागा नाही राहती. एवढी कशी तरी बसतात. सगळी पोरं कोंपून, कोंपून आणि त्यात एवढं वेळ गेला म्हणे.
तिकडून आधीपासूनच बस होती का.
हा आधी पासूनच होती जात होते. भर
हम्म हम्म हम्म हम्म,
मग मागच्या वर्षी नाही. आधी नव्हत माहिती पण मागच्या वर्षी इथलं हे बोरघाट. टाकला ना, त्याच्याच वर्गातला त्याचाच फ्रेंड मग तो म्हटला होता.
हम्म, बस मग नंतर टाकल्यानंतर कळालं गावातून भरपूर पोर आहे म्हणून
हम्म हम्म हम्म, आमचे दादा आठ दिवसापासून जायला नाही.
हा तेच ना.
त्यालाच फोन तेच ना, कालच फोन केला व्हता हां कालच त्यालाच फोन केला होता. सकाळी, रात्री वाटत. म्हणी लय हुशार आहे. लक्ष द्या म्हणली हा
मग तुमचं तुम्हाला लग्न महत्त्वाचे आहे. त्याच्यापेक्षा
मला नाही. हो, मला नाही. मी देते काढून, आता सांगेल राहतं. त्याला आधीच काय तर, त्याच लगेन नाहीचा पाडा राहतो नाही जायचं.
म्हणजे टीचरला फोन करायचा लगेच.
हम्म त्या म्हणे, आता अभ्यास कराय लावा हुशार खूप हे तो त्याला सगळं समजत उत्तर देतो तो, पण आता हाय ना ते फक्त त्याला रेगुलर शाळेत पाठवी जा म्हणलं, नई आता इथून पुढं नाही ठेवायचं. घरी, रेगुलरच काढून देऊ म्हणलं आता. रात्री मग मी कॉल केला तर तो रडत होता ना. हम्म नाही होमवर्क केला का मला सांगा म्हणे लगेच मला कॉल करा मी लगेच पाहते म्हणलं मी त्याच्याकडं. म उद्या पासून सगळे बूक अन् ते सगळं देत चला म्हण चाला ना, देली ना पण मग हाई त. ना नेतो व्यवस्थित नाही ना वापरत याच्याकड न लगेच फाट तूट. त्याच्यामुळं मंग त्या म्हणे घरीच ठेवा हा, पोरांन ला काय देऊ नका पण आता उद्या पासून सांगितले नाव वगैरे टाकून द्या. मग, हम्म. याला मिक्स बुक केलो ती, अन तिचा वासूदेव करून ठेवेल. त्याच्यामुळं आताच लक्ष द्या म्हणी. हुशार तर मस्त येतो, पण आता तुम्ही लक्ष द्या. हम्म, दरवाज पाठी जा. का नाही आता घरी नाही ठेवायच, आता किती काय झालं तरी घरीच ठेवायचं नाही.
हम् हम हम.
मग घरी राहिला का मग तो घरीच थांबतो, नकोच जायलाच नको म्हण तो.
सवय ऊण तन दे घर रायलक मा अबासनी क काय नाही मस्त त फिरायची मग ती, सवय होऊन जाते मग कंटाळा येतो जायला.
तेच ना क पुढाही लगेच निघाललं का लगेच निघायचं कुढा निघाल कोणी लगेच निघायचं.
हम्म.
मला एवढी चारपच माहिनस सवयच लावून गेली पण
ते म्ह ते एवढं चार पा महि कोणा नाही म्हणता चाला नाही. त तिकड होत्या मग नको बाई आई नाहीरडल मगर राहिल्यावर रडल मग ते लाडूनच गेला.
हम्म लागूनच गेलं ते जास्त हाताला. फटके खातय सारखी मग. मी तले मारीत राहते मग ऐकलं नाही का? आता कव्हाचा मोबाईल पाहत बसला होमवर्क ला बसायच नाही. अ्.
हम् हम ह हम.
मंग बसल्या बसल्या पुरीशी मनगटी होवली त्यान तिला ववाय त्याला हा त्याला ववाय लावली म्हणत वरे एवढी मग त्या ना मस्त वऊन ठेवली. मला मतो दुसरी देे करून मी दुसरी वावून ठेवतो.
हम् हम् हम.
म्हणलं वो. त्याच्यात नऊ मनी कमी झाले ना मग ते ति हातातूनच गळून जाऊ राहिल्या.
मनीगावर कमी झाली.
ते तिचे भा आत बारीक होते ना आधी मग आता त्या मापा ते मग आता मनी कमी झाल्या अशी त म ते आणायचे तिला बांगड्यां मगा टेप पण कधी जाणं होतं काय माहिती आता मला तिकडे जायचं होतं आज त्याला घेऊन तो रात्री रडत होता नाही रडत होता. पण आता मलाच जायचं नाही अशि गम म ते रात्रीला रडायचं झोप.
हा आज् रविवार आहे.
हम्म ते तर मग म नाही नाही अजून ह. हो. हम् त्याच्यामुळे काय माहिती गाणं होतं क नाही.
म काय जाऊ आज कस क जाण हो. हजकाच जाणं होईल आज नाही चाललं ना.
नाही नाही आणि त्याच्या तो म्हण राहिल तूच चाल मी एकटाने जाणार.
त्याला काही त टेकून खातं का?
काय माहित तुम्हाला उग सुचतात.
हम हम.
फोल खात काय माहिती आहे आलं तडं. नाहीतरी आत